ह
हॅलो नमस्कार हा नमस्कार हा बाकी आवाज येत आहे ना तुम्हाला हम्म-हम्म-हम्म आ हा -हा- हा बाकी काय चाललय
काही नाही मॅडम आता जेवण झाल बसलोय आता
हो का हम्म -हम्म -हम्म
मॅडम
हो हा- हा- हा आमचा पण जस्ट आता जेवण झालय हम्म बाकी पाऊस वगैरे काय करतय बाकी
पाऊस बर आहे पहा इकड उघडजाप -उघडजाप चालूय जास्त नाही काही हो हम्म कुठून बोलता मॅडम तुम्ही
मुंबईत
अरे बापरे हो का तिकडं पण चालू आहे का पाऊस आम्ही इकड खुलताबाद तालुका हम्म
कुठे
खुलताबाद तालुका
अच्छा-अच्छा ओके-ओके हा -हा -ह -हा -हो -हो- हो बरोबर हम्म -हम्म समजल हो हो आमच्या इथे मुंबईत ना खूप पाऊस आहे पडला
हो का इकडं नाहीेय मॅडम इकडं कमी पाऊस थोडा तुमचं झालं जेवण वगैरे
हो आमच झाल हम्म ते कॉल काय कम्प्लीट करायच आहे ना म्हणून मी बोलली की थोडस
हो ना म्हणजे जेवढं लवकर केल आपलच फायदा आहे त्याच्यामध्ये
आपल्याच फायदा हा ते काय दुपारी फोन लागत नाही कोण काय कामा मध्ये बिझी असतात वगैरा मुल वगैरे असतात आ ते म्हणून काम होत नाही
हम्म बर-बर मॅडम म्हणजे पंच्याहत्तर टक्के महिला याच्यात लक्ष -क्षच देत नाहीये मॅडम. कॉल करायला कोणी मैत्रिणीच भेटत नाहीये.
हो ना. म्हणजे काय अ ह्याच्यामध्ये काय ए आता ना म्हण- ते वन एटी मिनिटस लिमिट आहे ना? म्हणजे तुम्हाला- तुम्ही केलं तरी न त्यांनी लोकांनी केलं तरी, वन एटी मिनिट्स कमप्लीट होऊन जाणार. मग त्याच्यामुळे काही कॉल लागत नाही. अं असं काही म्हणजे, लिमिट न - स्ताना ना तर काय कॉल - लागत असेल ना? तर आपण सगळ्यांचा कॉल करून करून सगळ्यांच संपवून दिलं असत. असंय. हां. पण हे काय लिमिट- मुळे ना कॉल लागत नाय न कंप्लीट होत नाय. तेच तर प्रॉब्लेम झालाय. हो. हं. हो. तुमचे आवाज बरोबर येत नाय. सांगा ना. हॅलो. हॅलो. हॅलो. आवाज येते का? हॅलो.